हॅलो, हा आवाज येतोय माझा? हा येतोय तुमचा पण. काय करताय?
काही नाही. बसले.
हो, जेवण वगैरे झालं?
झालं जेवण वगैरे झालं. आता भांडी पण घासायचे आहेत. ते बोल नंतर घशीन जरा. कॉल व आपलं टास्क कमप्लीट करूया. हो, तुमचे किती राहिलेत अजून कॉल?
माझे, माझे कॉल बाकी असेल दोन तीनच.
हो का? म्हणजे टास्क कमप्लीट आलाय.
झाले, मला मी मॅसेज पण टाक ल होत, तर ज्योती मॅम मला सांगितलं होत की, मी तुला म्हणजे सोमवार मंगळवारपर्यंत तुला पुढचा टास्क येऊन जाईल, ट्रान्सलेशन मराठीचा.
हा, मला तो आलाय नाही, मला पण अजून पण.
हो का आलं का तुझे कॉल झाले मग किती बाकी आहे तुझे
कॉल माझे बाकी आहेत पण टास्क आलाय नाही अजून पण माझ बहीण वगैरे आहे ना तिझ पाच, सहा कॉल झाले आणि लगेच तिला आला टास्क तो ट्रान्स
बघा ना कोणाला येऊन जातय लवकर कोणाला येत पण नाही
हो मला पण नाही आला माझं आता सात आहेत अजून कॉल आणि ते पेमेंटच ते पण टाकायला नाही आलंय मला तुम्हाला आलं का
हो माझी पेमेंट पण आली ना
आलं का मला अजून टा डी डिटेल्स टाकायलाच नाही आल्यात
हो का मग ते सांगायचं ना ग्रुपमध्ये
सांगतलं तर त्या मॅडम बोलतात की टास्क पूर्ण झाल्यानंतर चेक केल्यानंतर तुम्हाला टाकायलाल असे बोलले
हो का येतील ना मग काय मग काय करता तुम्ही
मी टेलर आहे
हो का मी पण ब्लाऊज वगैरे शिवते मी पण
हो का अजून काय, काय शिवता
म्हणजे मी फक्त ब्लाउजच शिवते म्हणजे ब्लाउज मध्ये सगळे प्रकारचे ब्लाउज शिवते मी कॉलरचे बोट टानचे प्रिन्स कट हा अजून साधे ब्लाऊज कटोरीचे अजून ती मुंबई कट टोरी आहे ती पण शिवते अजून फोर्ट हे पण शिवते अ तू काय शिवते म्हणजे
मी सगलच शिवते ब्लाऊज पण शिवते ड्रेस शिवते वन पीस घागरा सगलच
हो का चांगली गोष्ट आहे होय मी फक हो मी पण लावलं होत म्हणजे ताई होती माझी मुंबईला, मुंबईला म्हणजे तिला सोट बाळ झालं ना मग ती मला घेऊन गेली होती तिच्यासोबत मग ती बोलली रिकामे म्हणजे दिवसभर रिकामे राहते तुझे क्लास लावून देते मी असं तसं मी ठीक आहे लावून देते तर मग ताईनी माझं म्हणजे बाजूच्या शेजारीकडे क्लास लावून दिलं होतं तिथंच च लावलं मग
हो आता केलत म्हणून फायदा तरी झाला ना
हा फायदा तरी झाला हा चांगलं आहे त्याच्यात मणजे तरी नाही मी गावाकडे राहते
अच्छा नाही तर शहरामध्ये खूप प्राय म्हणजे पैसे घेतात गावाकडे एवढे नाही देत
नाही ना तू किती घेते
मी साधा अस्तरवाला ब्लाउज चे दोनशे घेते
हो का इकडे नाही देत ना बाबा एवढे फक्त दीडशे रुपय देतायत कडे दीडशे अस्तरचे दीडशे देता आणि बिना अस्तरचे पन्नास रुपये देता
अय्या
हा ना देतच नाही त्यांना बोलले ना की अस्तरचे भाव वाढले लेसचे भाव वाढलेत तर काय सांगता ते मग भाव वाढले ते तर ती टेलर तर एवढेच घेते आ च्याकडे ठीक आहे मग तू भाव वाढते तर ते हा त्याच्याकडे टाकून देते मग मी असं बोलता मग ते मग रेग्युलरचे हा रेग्युलर ते कस्टमर असता मग आपण पण दहा पाच रुपये बघत नाही ठीके गिराहिक तुटून जातो ना मग आपल्याकडून.
हो एकदा गिरायक सुटला की मग
हा.. येत नाही म्हणून ठीक आहे जाऊ दे एवढे तेवढे आपण पण करून घ्यायचं मग
आम्ही आमच्या इथं म्हणजे साधा कटोरी असतो ना आपला म्हणजे बिनास्तरचा त्याच शंभर रुपये घेतात..
मला पन्नास देता..
पहिले इथे घ्यायचे साठ रुपये पण आता वाढवलेत भाव
हा का बापरे शरा कडे माहितीय का शेराकडे अस्तरचे ब्लाउज फक्त शिवण्याचे तीनशे चारशे रुपय
चारशे घेतात हो मला पण वाटलं तुम्ही आता शहरात राहता म्हणून
नाही ना म्हणजे माझी बहीण राहते ना नाशिकला ते गोष्ट असे झाले एक दिवस मी तिथ म्हणजे तिथच थांबली होती दोन तीन महिने आणि आमच्या गावात डे लग्न होत मग ताई बोलली की आता काय जाते मग तू माझ्यासोबतच चल आपण म्हणजे लग्नाच्या अगोदर एक दिवस परत आलो आम्ही ह गावाकडे मग ताई बोलली आता साडी तर घेतली आपण तर शिवणार कोण आपण बघू आता टेलर तर कुठे कले बाप ती काय बोलते आम्हाला एकच ब्लाऊज चारशे रुपये घेणार मी असं साधाच लेस वगैरे काहीच नाही.. मी शॉक झाली ताईला बोललि चारशे घेते आणि दोन ब्लाउजचे मी तर दीडशेच घेते गावात डे मग ताई बोलली माझी मैत्रिणी तिच्याकडे जा तू मिशीन आहे तिच्याकडे दोन तीन आहे मग जा तू आणि तू स्वतः शिवून घे ती शिवून देणार मग ती पण काय बोलली नाही बिचारी ती पण सांगून दिलं की शिवून घे काय नाही हरक ते मग दोनही दोघांची आमची सिलाईन वाचून गेली
हो नाही तर आता खूप गेली असती ना
हा..
श शेहरा ठिकाणी खूपच घेतात इकडे म्हणजे देयाला पण नाही पैसे मागत आज देते उद्या देते
आणि आता साडींचे हा खरं तसंच असत साडीचे फॉल पिको फॉलचे किती तर किती घेतात पन्नास घेत तिकडे किती ऐंशी रुपये घेतात नाशिक ला
हो काय ना आमच्या इथे पण पन्नासच घेतात फॉलो नी बिल्डिंगचे
हा ना एवढे घेता माझ्याकडे नाही येते ती पिको ची मशीन
माझ्याकडे पण नाही माझ्याकडे पण ब्लाव म्हणजे फुल सेट्टर आहे माझ्याकडे अशी म्हणजे फॉल बीडिंगची नाय हाय..
चांगलंय ते पण पण कस रेग्युलर बसलो ना आपण सकाळपासून दुपारीपर्यंत सगळे हात पाय दुखायला लागतात बाबा मशीन वर
जिथं कंबर खूप दुखते ते.. मला तर सगळी बोलतात कि, जास्त बसू नकोक, नंतर त्रास होईल.
ते मी माझी मम्मीला सांगते. की मम्मी जवानी मध्येच मला बुढापा आला. पण मम्मी सांग ते माझं काय नाही दुखत तुझ काय सगळं दुखत. मम्मीला सांगते तू बसून बघ मग मिशीन वर मग तुला कळेल.
हो, मानच्या इथं पण, मानच्या इथं पण खूप दुखतं आणि पाटण पण खूप दुखत
तेन पाय पण खूप दुखता.
हो माझे पाय वगैरे नाही दुखत जास्त पण कंबर.
नाही माझी मोटर आहे ना, मोटर आहे ना, म्हणून माझं एक पाय खूप दुख म्हणजे ते हलावाच लागतं ना, आपल्याला त्याच्यामुळे दुखत खूप दुखत, हा.
पण तुमच्याकडे शिलाई खूप कमी आहे.
हा ना, खूप कमी आहे. म्हणून मी जास्त शिवत नाही. घरचेच घेते मी. बाहेरचे नाही घेत मी आता. मग आपली एवढी मेहनत वाया जाते ना, म्हणज ते एवढे पैसे, म्हणजे एवढे पैसे देत आपल्याला, दिवसभर बस राहायचं. तरी एक दिवसात किती काढते तू ब्लाऊज?
म्हणजे आता लग्न सीझन होता ना, तर मी एक दिवसाला शिवायचे दोन, तीन. माझ्याकडे जास्त तर ड्रेस असायचे.
हो का?
हा आता म्हणजे लग्नामध्ये कसे जास्त पोरी म्हणजे करवल्या असतात. त्या घागरा घालतात किंवा
हा-हा बरोबरे. आता शिवण्याचे ड्रेस घेतच नाही जास त हा.
हा.
आता आहे. तेच चांगले आले.
हा तर जास्त त्या ज्या ऑर्डर होत्या, मला घागर कॉटसेप
हो का. शिवते का तू ते पण.?
हो शिवते मी.
हो का. चांगली गोष्टाय. तू कुठे क्लास लावल होत?
हा, मी क्लास लावलेला. का आमच्या इथेच लावलेला मी क्लास. म्हणजे साईडचं गाव आहे ना, तिथे शिकवते एक, म्हणजे ती भाभी आहे.
तू क्लास पण घेते का?
नाही. मी क्लास नाही घेत. फक्त ब्लाउज ड्रेस वगैरे शिवते. पण तिनी मला खूप म्हणजे मस्त शिकवल पण जाम सुट्ट्या द्यायची ती मग सुट्ट्या दिल्या तर कशी गॅप नाही बसताय पाहिजे ना, शिकवताना.
मी पण म्हणजे क्लास नाही. म्हणजे मी क्लास लावला होता ना, ना मुंबईला, तेव्हा ती मॅडम ना खूप स्ट्रीट होती. मला फक्त दोनच घं ते बसू द्यायी त्याची मशिन वर, अन् दोन घंटे झाले की लगेच मला सांगायची, झालं तुझ वेळ, आता जा घरी असं बोलायची.
ह-ह-ह.
हा खूपच स्ट्रीक होती बाबा ती
हितं म्हणजे मशीन जास्त नव्हत्या
पण मला शिकवलं ते चांग चांगलं शिकवलं मला ती पण ना खूपच स्ट्रीक होती
हो स्ट्रीक असल का जरा बरा आहे आपण करतो पण ना हा नाही
अ फक्त तुला मी ब्लाऊज शिवते तर फक्त ब्लाऊजच आणायची इतर कपडे नाही आणायची तर शिलाई मशीनवर मारायला म्हणजे मी एक दिवस काय केलं ताईच बाळ होत त मग तिच्यासाठी आम्ही नाईट ड्रेस वगैरे कॉटनचे आणले होते मग तिला एकेकच लाईन होती मग ताई काय बोलली आता तू क्लासला जातेच आहेस तर तुझ्या हात ताने मारून घे अन् मारून आण तू तर मी ती मॅडमला विचारलं नायी आणि आता मिशीन वर बसली मी मारायला तर ती मॅडमनी बघितली आणि काय बोलली मला की तुला मी ब्लाउज शिकवते आणि तू हे रिकामे काम काय करते हे रिकामे काम करायच ते नाही याच्या पुढे ना मला असे दिसायला पाहिजे नाही हे ठेव आणि ब्लाऊज शिव असं बोलली बाबा मला त्या पासून तर मी घेऊनच नाही गेली ड्रेस वगैरे
अय्या एवढ्या कठीण होत्या त्या
हा खूबच अन् ताईनी बोलली मला की जा माझं गाऊन आहे तिला पण शिलाई मारून ये मग मी तिला दिलं मारायला मीन स्वतः नाही मारलं तर माझ्याकडून तिने चाळीस रुपये घेतले गाऊनचे
अय्या तुमच्या घरी मशीन नव्हती का
हा घरी नव्हती फक्त क्लास लावलं होत मी मग घरी आली तेव्हा घेतलं मी नवीन फुलसेटर मग मी तिला बोल्ली की एवढे कशाला घेताय कमी घ्या म्हणजे वीस तीस रुपये करून घ्या तेव्हा मला काय बोलली हे काय भाजीपाला थोडी आहे भाजी पालांचा भाव होतो कापड्यांचा थोडी होतो असं बोल्ली मला ती मग तिला मी चाळीस रुपये देऊन आले बाबा घे गं बाई म्हणून आणि ताईला बोल्ली याच्या पुढे मला कपडे नको देऊ ते एकदमच स्ट्रीक आहे
आता आपण एक शिलाई मारली तर काय जातय ना तिथं आपण शिकतोय तर
तसंच मारून देते ते पैसे पण नाही देत
हो का
हा अन् ते आत का ब्लाऊज टाकायला आले आणि ते साडीचे पिको असता गोट मारायचे असता त्याचे पैसे तर देत पण नाही आता ब्लाऊज टाकलंय तुझ्याकडे मी असं पण नाही मारू देणार का तू असं बोलत ते
हो बरोबर असं गावात
बोल्ले ठीक आहे बाबा मारून देते काय नाही मला चल मंग तुझ्याशी बोलून मला चांगलं वाटलं
हां तुमच्याशी पण चांगलं वाटलं करा कॉल तुम्ही फ्री असलात का ओके ओके बाय